हॅलो? येतोय का आवाज पूर्वा? अरे यार! काय करते, जेवण झालं का?
नाही ना.
हम्म आज कुठं बाहेर गेले असल तुम्ही?
नाही घरीच होते.
हम्म हम्. ते हे, काही परत कोणाचा फोन?
आ प्रसादला गेला होता मी, ते श्रेयस नाही का चुंबळे त्यांनी मला कॉल केला होता, काय ग कुठे? क मग कुठे ऍडमिशन घेते, म्हने श्रुतीसोबतच घेते का? वगैरे वगैरे मग प्रसादला सांगितलं, म्हने अग तढ जव ठेव फोन. हवे लला अरे त्यांने ना मला कायत आपले एक्झाम चालू होते ना, तर त्यांने मला मेसेज केला होता, हाय! एक्झामच्या आदि बरका हाय, कशी येस, काय चाललं? म तो काय म्हटला माहिती का, त्याला तुझं काय झालं म्हणे मी लई लोणली फील करतोय.
काय?
म्हणे मी लई लोनली फील, हा. मग मी हे साहिलला पण दाखवलं प्रसादला, प्रसद म्हटलं परत मेसेज येउदे बरका मग त्यांनी तो काय करतो माहिती का? तू नव्हती त्याच्या आधी आहे का, म्हणजे तू ॲक्सिडेंट झाला होता बघ तुझा.
हा.
तवा काय आमचा याला मी आवडायची पण मला या्च्यात घंटा इंटरेस्ट नव्हता. माधवपिकम धर्म शेयस श्रेयस तर मी आवडीच प नव्हतं तो पणंत काही त्यालं मी त्या मी साईलंंगी झाली आणि त्या त्याचा माझा काही संबंधच नव्हता का एवढा फक्त मी काम राहिल तर बोलायचे हे पाठवून ते पाठव यांनी माझे माग माझंच बदनाम केल्या, ती तशीच आहे, ती अशीच आहे, ती तशीच आहे वगैरे वगैरे का ते पण प्रसादच्या मित्र मध्ये, आता हे प्रसादचे मित्र तर मला ओळखत होते का, एकच ओळखतो हा अक्षय अक्षय ने जेव्हा मला पहिल्यांदा बघितलं, म्हणे हा श्रेयस तिच्याद्दल चुकीचं काय म्हणतोय तिचं तिची तिची लाईफ जगती ना, मग आता पण काल तो म्हटलं भेटू म्हणे म मी साईलीला दिलं सांगून मग मी याची काही लक्षण नीट नाही दिसत आहे. हा एकदम उलटं उलटं बोलतो माझ्याशी आणि वरतून माझ माग माझी इज्जत काढतो. म्हणे हा याला ना तू ब्लॉक नव्हतं करायला पाहिजे. ह्या प्रसाद ने काय केलं व्हाट्सअप वरून त्याला ब्लॉक करायला माझ्या, माझाला आता हा याची कॉल येतील ना तू कॉलेजला गेली का, बोलायच बघू ना कसं बोलतो, आणि त्या दिवशी मला काही आढळ म त्याला ते कॉलेज भरं, भर कॉलेज मध्ये चोपून काढल म्हणे मी,
कोन साई,
हा त्याला लय राग येतो, अरे तो डायरेक्ट मला म्हणतो अगं मी लोनली फील करते. आता मी काय करू त्याचं त त लोनली फिल करते तर मी काय करू ये त्याला हर्षु पण आवडायची. मी पण आवडयची.
हम्म.
पण मी म्हटले हर्षु हर्षु च जाऊदे हर्षुचा विषयच माहिती नाही ना,
हा.
ह
नाही आपला काही संबंधच नव्हता. त्या दिवशी तर मी अंजलीला पण विचारायला लावलं त्याला,
अगं, तो, तो तो सीन कसा होता शे असा त्याला त्याला मी आवडायची पण मला मी ब नॉर्मल बोलायचे आता मी तेव्हा कसं त्याच्यात, त्याच्याशी एवढा कॉन्टॅक्ट नव्हतं. हा पण तो नंतर ओव्हर करायला, येड्या सारखं करतो तो. माहिती का मी समोर आले एकदम वेगळा बोलतो, त्या दिवशी पण त्याने मी रेकॉर्ड केला कॉल कताचा जायला मला तो हसून बोलत होता. काय मग कशी आहेस भेटू म्हणे आपण आ मग साहेित का आता हा द भेटू आपण दोघो भेटू म्हणत आलं पर्सनली तो काय म्हणतो पूर्वाला त्याच्यात काय आवडलं म्हणे मी आली तुझ्यात काय वावण्यासारखं
हा.
तुला जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तुझा त्यानंतर ते तेव्हा हे सीन होते.
तेव्हा मी दोन, तीन, दोन, दोन, म्हणजे दीड महिना नव्हतेच. दीड एक महिना नव्हतेच ना मी तेव्हा
तेच अगं आता उद्या नाही परवा कराल मी त्या सरांना फोन परत,
काय, हा ना हो ना सर तुमच्या इथलं कॅन्सल झालंय अंजलीने कॅन्सल केलंय.
हा म पहिलं आधी दोन सीट्स आहे मॅनेजमेंट थ्रू बर का. आणि कांजरी कॅन्सल झाली म्हणजे तीन सेट्स लाहिले माझे....
हा पण तुला मॅनेजमेंट म्हणून जास्त पैसे लागले.
नाही ना तो बोलला ना त्यांनी ना म युनिव्हर्सिटीला लेटर टाकलाय. की फी कमी घ्या असं मग तो लेटर उद्यापर्यंत अप्रूव्ह होईल... तो म्हणून मला म्हटलं उद्या पर्वा मध्ये मला फोन कर तो म्हटलं तुला..... हां....
रिझल्ट पास येईल का तुला फोटोकॉपी आली असेल चेक कर....
अरे माझं ओपनच नव्हत
करते थांब मी करते थांब मी नाच इकडे होते आज.... मला नेहमी लक्ष यायचं फोटोकॉपी आली असेल पूर्वाची.... सॉरी पण मग मला लक्षच नाही राहिल. म्हणजे तिथं रेंजच नव्हती काहीच फोटो..... आपल्याला गुगल येते मेल ला ओपन करायची ती शेअर पण करू शकतो.... कोणाला पण पाठवू शकतो....
आणि ओपन केल्यानंतर काय लगेच रिझल्ट लागतो का?
नाही ग बाई मग त्याच्यानंतर आपण परत टाकायची. आपल्याला वाटतंय का हा? तुला सांगते पहिल्यांदा मी भरले तीनशे..... काही तेरा रुपये बर का सहाशे काहीतरी रुपये चार... म त्याच्यानंतर मला रिचेकिंगला जेव्हा पैसे भरायचे वेळ आली कुठ माझ्याकडं पैसे होते.
म्हणजे तू एक मिनिट तू डायनॅमिक टाकलं बरोबर....
हां....
तुला किती लागलं पहिलं सुरुवातीला....
अगं मी वे सगळ्या सोबत टाकले ना अगं...
नाही पण आता समजा मी एकशे सत्तर टाकलं....
हा मग पहिल्यांदा मालायच्या... तर म त्याच्यानंतर दीडशे का दोनशेनी परत... म्हणजे मला तेव्हा सेकंड टाईम नऊशे रुपये नऊशे रुपये लागले होते वाटत......
नाही पण तू होत का पास परत टाकल्यावर....
होऊन जातं दे बाई... जाऊन जाऊन तुझं एक दिवसाचा पगार जाईल.
एक दिवसा हा पण ते पैशांचं जाऊ द पण.... पेपर रिझल्ट यायला पाहिजे तू ना आता काय कर.
निघल ग सहा मार्क आहे निघाल मी तर पाचव निघाले दुकानी....
हे ब एक काम कर आता तू एक काम कर तू ना फोटो कॉपी आणि....
परत पहिली गोष्ट.... य ना पूर्वा बघ आपल्याला आधी कळ मॉडरेटरनी मार्क वाढवली का नाही वाढवली... मॉडरेटरनी वाढवल असेल ना तर शंभर टक्के वाढवेल.
हा तेच करावं लागणार बाई मला. हे तन्मय लिहलेले तन्यचा सगळे चठ्ठा ऋत्विक सावंत होता तेव्हा....
हो.....
विचार कर ना म्हणजे पेपर लिहिला होता ना मी ने....
हा होईल पास मरु दे माझ्या वेळेस... तुम्ही सगळे पास झाले मी एकटी फेल झाले नंतर तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मला वाढले.
मग तेच तर प्रश्न आहे तू विचार कर मी आणि तन्मयनी... कमीत कमी वीस पंचवीस मार्काचा पेपर लिहिला....
इथली लाईट लावा पप्पा हे ते नका लाव ह....
बरं फील कस का झालं मी तुम्ही पंचवीस मार्काच पेपर त्याच दिवशी ल... वढं सांगण की ऋत्विक होता. आम्हाला मग चिठ पण करता आले.
तेच ना तू म्हन काहीतरी म हे झालं तो पास असेल तर नाही बहुतेक....
नइ तो पण फिली
कुठं रिझल्ट लागला का?
काय माहिती पण तो म्हणत होता कारण की हे बघ त्याला कॅल्क्युलस पण लागल.
तू झाली म्हणून त्याला वाटत असेल त्याने फेलच नसल.
अर फेल असल ग तो, त्याने आज माझ त पेपर माझाच पेपर बघून दिलाय. उलट नाही केलंय आम्ही त्या त्याचे फक्त मी दोन क्वेश्चन दिले. अर्धफेक, आणि बाकीचे सगळे तीन क्वेश्चन त्यांनी माझे बघून लिहिले.
असा विषय.
हा बोल.
अग मी दोन क्वेश्चन दिले त्याचे बघून आणि बाकीचे तीन क्वेशन त्याने माझे बघून लिहिले.
आगं मग मी तेव्हा पण नाही का त्यानी माझा पाहून लिला होता अन तो पासन मी फेल.
बघू ना आता.
असं होतं काहीच होत नाही निघलतो तुझा बघून मला तसं वाटतंय नि पण ते अंजलीनी पाहि नडे इकडे ऍडमिशन करून कॅन्सल करून राहिली आदि तिन के टी एच एम ला घेतलंय वाटतं, मॅनेजमेंट कोठ्यातून.
बिनडोक ये ते, इथून चांगलं भेटलं होत तिथून मॅनेजमेंट घेतलं इथं इथं आपण लोकं मॅनेजमेंटच नाही बघत, बरं आहे की नाही.
मॅनेजमेंट मधून घेतलय होईल का नाही याची गॅरंटी नाही फर्ब्युसन म्हणून कुठं कॉलेज आहे का?
नाय नाहीय ते. तुला, तुला तुला सांगते, फिजानी काय केलं? म्हणजे साईल सातच बघायला गेला होता ना ऍडमिशन संदेप ला, म. सहा फीत तीला त्याने त्यानी विचारलं फिजा तुनी काय घेतलं, जस आपल्या पक वेगळे वेगळे राहता अनालिटिक, ओटनेक, ऑरगॅनिक, त्याने फिजाला वी चारल सात सात राहू दे, फिजा ने काय घेतला महिते का फॉरेनसिक.
सायन्स.
फॉरेनसिक. मायक्रोबायोलॉजी म्हणाली काय राहत रे तो असा शॉक झाला, म्हणे तुला माहिती आहे का? तिथे ना डेड बॉडी ठेवली जाते प्रॅक्टिससाठी.
हा का?
हा, म्हणजे. त्यांचं कसं राहतं फॉरेन्सिकमध्ये, जे आप हा मर्डर कधी झालं मर्डर झालाय किंवा, आत्महत्या केली हे सगळं त्या बॉडीवर डिटेक्ट कराय ला
अगं म्हणजे पोस् पीए पोस्टमार्टम सारखं.
हा म हिनी बधीनी ते कॉलेजवाले म्हटले खूप स्कोप आहे काय स्कोप आहे घेऊन घेतला. फॉरेन्सिक मध्ये, आणि हिला माहितच नाही त्याच्यात असा सीनये. काय शिरातो अग जी पण आणि जी पन तो बॉडी ठेवताते साधा वास सहन होता आप ल्याला मऊत झाली तर. तिला नाही माहिती तिने घेऊन गेतला आता तिचा फॉर्म तिलाच रडणार. ऍडमिशन नाही हे खर त्यान साजरे अजून घेतलंच न ते विचार करून घेणार रे, पण ती फॉरेन्सिक घेणारच नाही, फिजाच्या नादी लागून. तो तीला डायरेक्ट म्हटला बई तुझ्याडून सॉल नाही होणार त्या गोष्टी. ते बघणं तर आजिबात सहन नाही होणार, तो विचार तो ना आप
अरे दोन दोन, तीन तीन दिवस ते पडलेलं राहतं तसंच माहितीय
ते ना मिलेला माणूस ठेवत ते म्हणजे किती उलट आपण स्वतः मऊज गेले आपण उलट करतो. तिथे तर तोंड समोर राहील
कॉल कट करून परत करते.
काय हो काय?